आता आपण हे बोलू की आता लग्न झाल्यानंतर किंवा मुलं झाल्यानंतर आपण आपल्याकडे किती लक्ष देतो म्हणजे
अजिबात नाही खरं मी तर सांग ते मी तर कसे राहायचे पहिले बापरे आणि आता कसे झाले मला स्वतला बघ खरंच यार मला स्वतःला म्हणजे बघायला मला आरशात लाज वाटते एवढं मी मला स्वतःला मी टाइमच देत नाही पहिले द्यायचे ना एवढी आता आजची बात नाही मला सगळे बोलतात तो अे का झाले तर त्यांना काय माहिती माझी कंडिशन काय आहे कारण मुलं झाले की कस त्यांनाच बघायला लागतं आपण आपल्याकडे काहीच लक्षात देत नाही
हा पण कसं होतं माहितीय का हा अ जेव्हा मुलं लहान असतात ना त्यावेळेस खरोखरच कारण अ मुलाला बघायचं की स्वतःला हे करत बसायचं असं होऊन जात आपल्याला आपल्यालाडे लक्ष दयला भेटतच नाही कमीत कमी अ ते बाळ तीन ते चार वर्षाच होईपर्यंत कारण पूर्णपणे कसं आपण त्याच्यामध्ये एवढं गुरफटलेलं असत क आपण स्वतःकडे किती ल
तेच ना आणि ते कसं त्यांचं हा त्यांचं बाळ पण पण कस परत येऊ शकत नाही जर आपण त्यांना आता वेळ दिला नाही तर मग आपण हे दिवस पण मिस करू शकतो नंतर म्हणून मग मी जास्त माझ्याकडे नाहीच लक्ष देत. बाळाकडेच देते
आपण मला असं म्हणायचं की आपण आपल्यासाठी पण वेळ काढला पाहिजे म्हणजे कसं की आप आप आपलं आयुष्य बदलतं मुलं झाल्यानंतर कारण आपल्या आयुष्यामध्ये आणखी कोणतरी आपल्यामुळे आलेलं असत आणि त्याच्यामुळे कसं कि आपलं आपली जबाबदारीच असते की त्याला बघणं पण त्याच्यातून पण आपण अ आपल्यासाठी लक्ष देणं म्हणजे काय केलं पाहिजे की आपण अ आपण पण बोटभर जेवलं पाहिजे आपल्याला काय आवडतय काय निवडत ते पण आपण बघितलं पाहिजे कारण आपण आपली काळजी घेणं गरजेचं असतय हा
आपल्या आवडी निवडी सगळ पोरन वर आहेत त्याला काय आवडतय त्याला काय खायला आवडतंय असं त्याच आपण बघतो आता आपलं सगळं राहून जात
नाही मग मी तेच म्हणते की राहून जातं म्हणण्यापेक्षा ना की आपण थोडस आपल्यासाठी पण वेळ काढला पाहिजे आणि आपल्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण आपण आहे तर आपलं बाळ आहे आपण आहे तर आपलं कुटुंब आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण हा विचार करतो की बाबा मला वेळच नाही आणि मी बाळाला बघते हे करते हे तर कारण झालं पण तरी पण तुम्ही तुमच्यासाठी एक अर्धा तास एक तास तरी काढा आरशामध्येध्ये बघा आपण कस दिसतोय आपण कुठला ड्रेस घातलाय आपण कुठली साडी घातलीय केस कशी आहेत आपले बाबा काय
तरी निघते तयार होते तेव्हा छान वाटत हा कधी काही सहन असेल किंवा कोणाची कोणाचं लग्न वगैरे असं तेव्हा नटायला आवडतं पण असं असं नाहीच भेटत म्हणजे काहीच करायला भेट नाही असं दोन मिनिटात निघायच चला रपारप चाललो कुठेेतरी जाय नाही याआधी मी जरी बाहेर जायचं असत ना मला घराच्या बाहेर तरी मी मेकअप करायचे मला बहीण बोलायची नसती काय कुठे चालेस मेतलब करून एवढा मला कुठे नाही बला मला आवडतो मेकअप करायला मी करते पण आता कुठे जायचं असतं की थोडसं कार म्हणजे फ्री अ क्रीम लावायची पावडर लावायची केस बांधायची का झालं चालले हो अ आता पहिल्यासारखा निघायला पण ना आता वेळ भेटत
हो तसं होत आहे ना कारण माझे पण तसं झालेलं एक माझा मला कस अ माझा पहिला मुलगा झाल्या नंतर दुसऱ्यार्षी ले माझा दुसरा मुलगा झालेला त्याच्यामुळे दोन्ही मुलांना सांभाळताना मला एवढा हे होत होतं की मी कधी क दिसते केलंय अस
असं आहे ना माझ हा माझे मिस्टर आहेत ना त्यांना ते ज्या वर्षामध्ये बघ तर मी त्यांना बोलते तुम्हाला काय आवडतं सारखं सारखं बघायला मी बघा बोल माझी अवस्था काय झाली मी बघत पण म तुम्ही एवढं बघ त्यांना आवडता हर्षद मी आता नाहीच बघत सोडूनच गलं तर बाबू झाल्यापासून सगळ चेंज झाला ना आता तो मोठा होईल तेव्हा
अ पण नंतर नंतर मला म्हणजे वाट त्याला लागलं की अरे आपण स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे हा
तेव्हा एज पण निघून जाते आपली
नाही नाही एज निघून जाते असं कधीच नाही म्हणायचं कारण एज निघून जात नसते तुम्ही जेव्हा स्वतःला व्यवस्थित ठेवताना ते सगळ्या गोष्टी ती तुम्हाला सगळ आवडायला लागतात आणि असं नाहीये की बबा की मला बाहेर जातानाच स्वतःला आवरलं पाहि की या अ किंवा आपण कुठल्या कार्यक्रमाला चालोय म्हणूनच मी तयार व्हावं असं काय नाहीये आपण आपल्यासाठी पण तयार झालं पाहिजे हा
पण होतो पण सगल्या ठिकाणी तस विचार करणारे पण माणस हवेत ना. आपण जरी कुठे जरा जास्त कुठे मेकअप केला. हे मी त कुठंच चालंय एवढं मेकअप करून असं असतं होय.
असत ना पण अ तेी आपण सांगायचं बाबा नाही मी तयार झाली फक्त आता घरात बसायचे तरी पण असं अवतारामध्ये बसण्यापेक्षा मी थोडस व्यवस्थित झाले की मला पण चांगलं फ्रेशटतंय म्हणून मी आवरून बसली असं सांगायचं काय कोण म्हणते काय कोण म्हणत नाही उलट त्यांना पण चांगलंच वाटतं बघणाऱ्यांना पण अरे बाबा हा किती व्यवस्थित राहते
ठिकाणी कसं वेगवेगल वातावरण, वेगवेगले माणसं, वेगवेगले विचार, असं असतात ना.
त्याच्या मुले नाही जमत मला तर खूप आवडतो मे कराला खूप आवडतो, म्हणजे स्वतःला असं नीट नेटकेपणा ठेवायला खूप आवडतं.
मी तर ठेवते ग मी स मी स्वतःला म्हणजे. फिरायला जाणे अ रोज व्यायाम करणे परत. खाण्यापिण्यामध्ये आपल लक्ष देणे बाबा आपल्याला प्रोटीन भेटतय का आपल सगळ जीवनसत्व भेटतात का कशामध्ये काय अस किंवा काय खाल्लं पाहिजे, काही नाही खाल्लं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेते. अ कारण मी स्वतःवर खर तर बघायला ला गेल तर खूप प्रेम करते म्हणजे कस कि आपण आपल्या आपल्या कुटुंबाचे प्रमुख असतो प्रमुख म्हणजे कसं की आपण आहोत. आपली अ आपलं सं कुटुंब असतं. म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे पण अ ते कसे होत त आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये. आई जी असते ना ती म्हणते अरे मी खाण्यापेक्षा माझ्या मुलाला ठेव ते माझा मुलगा खाईल मन ती खात नाही ठेवते. तर तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते. अ ऐंशी टक्के ज्या महिला असतात ना त्यांना अनिमियाचा त्रास अस तो त आनीमीया काय करतो तुम्हाला माहित असलच की.
नाही एवढं नाही माहित.
अनिमिया म्हणजे अंगात रक्ताची कमतरता.
अच्छा
हा अंगात रक्ताची कमतरता असते का असते कमतरता कारण त्या अ कुठलीही गोष्ट त्यांना दिली खायला, हा अ त्यांनी कुठं बाहेर खायला गेल्या तर सुद्धा खात नहीत. त्या मज तारी मे हो मी एकटीच तर आलीय अ माझा माझा मुलगा पण नाही आला. किंवा माझे मिस्टर पण नाही आले म मी एकटीच खाऊ कसं खाऊ असं म्हणतात.
म माझं तसच होत, माझं तसच होतं, माझे मिस्टर आहे, नाही माझे मिस त्या बाहेर असतात ना.
हा हा हा!
तसं कधी जर एक्स्ट्रा काम असेल त्यांना बाहेरच असतात म ते रात्री दहा अकरा, कधी कधी बारा वाजातात, मग त्यांना मी जेवण्यासाठ ठी थांबते ते बोलतात तू जेवून घे. कारण का एवढा उशीर नको राहू टाईम होतो ना पण मी राहते कारण त मला असं एकटीला जेवायला वेगळंच वाटतं म त्यांच्यासोबत जेवली त जरा बरं वाटतं माला. मग ते कसं आपलं टायमिंग पण म्हणजे चेंज होऊन जातं. मग त्यात आपल्याला काही भेटत नाही, लागत पण आपल्या शरीराला.
हा मग तेच सांगते की, आपण कसं ह्या वेळेस आपला विचार करत नाही, आपण दुसऱ्याचा विचार करतो. पण ह्याच्या वेळेस, आपण कसं आपला विचार, केलं पाहिजे, अरे मला हे खाल्लं पाहिजे, मला हे केलं पाहिजे, म्हणजे... आपण आपली पण काळजी आपण सुधा घेतली पाहिजे. दुसरी तर घेणारच पण पहिली, तशीच काळजी स्वतः घेऊन नंतर आपण आपल्या कुटुंबाची पण काळजी घेतली पाहिजे. मग आदोगर एवढं समजत नव्हतं, पण नंतर नंतर समजायला लागले की बाबा हा आपण खूप अ महत्वाचे आहोत आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी, तर आपण आपली काळजी घ्याय ची हा आपण आपली काळजी घ्यायची, आपल्याला जे आवडत ते घालायचं, आपल्याला जे आवडतं ते खायचं. आणि आपण पण खायचं घरातल्यांसाठी पण घेऊन जाय पण आपण खायच अ आणि आपण तिथं आपलं मन नाही मारायचं हा. हा आणि आपलं मन नाही मारायचं तिथं आपण खायचं, आपलं मन झालंय, आणि आपण विचार करतो. सगळेच असतात. म्हणजे जास्त तरुण स्त्रिया खूप विचार करतात. अरे मी कसं एकटी कसं खाऊ, एकटी कसं खाऊ पण खायचं. काय हो... आपलं म,,, आपल्याला खाऊ वाटतंय ना खाऊ खायचं मग. आणि न्यायचं मग घरातल्यांसाठी पण
हो... लग्ना आधी तर खूप काही खाल्लंय म्हणजे माझी फ्रेंड होती ना, ती आणि मी बाहेर जायची ना, तिच्या्या कामासाठी जरा तर मग कुठेही जाऊ दे, म्हणजे काही ना काहीतरी खाऊन यायची, कस कधी रि कमी पटी नाही आली कधी शॉर म हा वडापाव खा, पॅटिस खा, असं म्हणजे चायनीज वगैरे चालूच असायच आमचं. नाहीत पण आता ते लग्न झाल्यापासून, नाही...
हा, पूर्ण आयुष्य बदलवूनच जात.
बदलूनच आता ती बोलते मला विसरली वगैरे वर नाही विसरशिल ते कसं, आपलं मूल वगैरे झालं किंवा अस त्यांनाच त्यांच्यामध्ये तस वेळ जात.
वेळ जातो हो, जातो ना पण, मी तेच म्हणते. आपल्या वेळ त्यांच्यामध्ये जातो ना, तरी आपण थोडा का... का होणार तर पंधरा मिनिटं अर्धा तास आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे. आणि आपल्याला जी गोष्ट आवडते. काहीली पाहिजे म्हणा किंवा काय आता कस आ मी मी बो ते कारणा माझी मुलं थोडी मोठी आहे. त्याच्यामुळे मला वेळ भेटतोय म्हणून. तुम्ही बोलताय अस तुम्ही म्हणाल हां. पण... अ पण आपण म्हणजे, जेव्हा ह्या गोष्टीसाठी वेळ काढू ना. तर आपल्याला वेळ भेटेल. म्हणजे समजा बाळ चोपलेय त्यावेळेस आपल्याकडे वेळ आहे बाबा, त्यावेळेस जरा
माझ होत. तो झोपलाय तर मला पण झोपदे. कारण की तो रात्री झोपत नाही ना माझा. सारखा उठतो दुध प्यायला त्याच्यामुले मग मला रात्री जास्त झोप. नाही भेटत, मग तो कस दुपारी झोपला कि, मग मी पण झोपून जाते.
हा
हा म आता कसं मग मी हा ॲप मुले मग मी आता झोपत नाही, आता मग फोन फ्री असेल तर, त्यांना मेसेज करत रा.. ते की कोण आहे का.
असेल त्यांच्याशी बोलते. हम्म,,,
ह मग आता हा जो वेळ आहे तुम्ही, तुमच्यासाठी देताय बरोबर ना, आता बाळा झोपले बाबा तरी, पण आम्ही माझ्यासाठी काहीतरी वेगळं करते असं होतंय ह म्हणजे हाच जसा आता इथे वेळ देतो ना तसाच वेळ स्वतःचा सा द्यायचा हा
पण माझ्यासाठीठीच झाला ना म्हणजे पुढे काहीतरी आपल्याला ह्याचा फायदाच आहे ना म्हणून मग मी हा टाइम या्या ऍपला देते हा
चला ठीक आहे म
हा बाहे